हॅलो, काय नाही आराम.
कौन गड आहे.
आराम कराय लावलय ना डॉक्टरांनी.
एवढी तब्येत खराब चालले की.
हो.
डॉक्टरने डयरेक्टली काय आराम करा सांगितलं?
म एडमिटला होया लावलया.
सलाईन लावली का, पाण्याची जार लावलय.
हां हां हां पाण्याचे जार लावलेत.
काय झालं पण?
अम बेबी होणार आहे ना मला.
असं आहे का.
हां मंग जरा लवकर व्हायची शक्यता आहे, त्यामुळं बेड रेस्ट सांगितले.
हौ का.
हो.
किती पूर्ण झाले महिने.
सातवा चालूय.
हो का डोवाळ्याचा कार्यक्रम झाला का नाही मग.
नव्या महिन्यात घेणार आहे.
डोवाळ्याचा कार्यक्रम का.
हो.
सातव्या महिन्यात करत असता, नवव्या महिन्यात.
हा आता म्हणजे कंडिशन तशी आहे ना त्यामुळं. हम्म.
पहिल्यांदाच आहे का.
हो, पहिल्यांदाच.
अभिनंदन.
थँक्यू!
मुलगा नकोय आम्हाला, मुलगी पाहिजे का बस सगळे मुलगा मुलगा करू नका.
देवाला घाबरा, मला न
मुलगी पाहिजे मला देवाला जाईन, मुलगी दे बाबा बस.
तेच म्हणलं देवान जे बी पदरात दिलं, ते मान्य करा असं नका म्हणू मग मला मुलगीच पाहिजे, मुलगाच पाहिजे.
हम्म, ते आहेच!
बर. असं निश्चय करून नाही ठेवायचा, आपल्या पद्रात जे बी पलत ते आपल्याला मान्यच कराव लागेत.
हो.
बार.
आहे का मग देवावर विश्वास तुमचा?
ह.
देवाविश्वास आहे का?
मग विश्वास आहे, त्यामुळ तर सांगितलंस ना!
कुठल्या देवाला मानता जास्त?
आ? मी देवाचं नाव नाहीच घेत कोण नाही मी आतापर्यंत कोणालाच नाव नाही सांगेल, मी देवाचं मी कोणत्या देवाला मानतो कस मानतो. तो काहीच नाही. मी फक्त ठेवतो विश्वास अशा देवावर की, ते देव मला नक्की तेच प्रश्नाचं उत्तर बारब
हम्म हम. आई वडील, दुसरं कोण असणार आहे?
आई वडिला
आई वडिलांशिवाय कोण असणार?
आई वडिलापेक्षा शिवमोठा देवी आई वडीला न जे, न आता आपल्याला फक्त नऊ महिने पोटास सांभाळप पण त्या पोटामध्ये जेव टाकाचा नच शेकवणाचा होता. ते वाचा.
हम्म. आता पिक्चर निघालेला स्वामीनचा बघितला का.
जर त्या पोर्टने जर अधायू. नाही पिकच्चर असत बघत नाही, मला एकदम जुन्या जुन्या, याच्यामधले पिक्चर आवडते दोन हजार दोन दोन हजार पाच, एकोणीशे नव्याण्णव अशी चित्रपट जुनी.
बायको कंटाळत असेल मग, पिक्चर बघायचं न्हेत नाही म्हणल्यावर.
काय म्हटलं?
बायको काय म्हणाल?
बायकुला अजून माहितीच नाही, तिचा नवरा कोण म्हणून.
हा.
बायकोला अजून माहितीच नाही ना, तिचा नवरा कोण आहे अजून
ह. मग काय चाललंय आणि काय म्हणताय विशेष?
विशेष काय आता एक. कस्टंबर आल ते कस्टमर मला लागला मला गुल जांबुल. कसे आहे म्हणी दे त्यांना गुलाबजाम बनून
हा.
एक महिन्याच्या नंतर पहिली बार मला ही ऑर्डर आहिली गुलाबजामनची तर पूर्ण एक घंटा घेतला त ना म.
हम्म मग गुलाबजाम बनवाय खूप वेळ जातो ना.
हा पूर्ण ते पहिल्या पासून.
पण ठेवायचच नाही ना हा गुलाबजाम आयटम ठेवायचच नाही का तर.
नाही पण कस्टमर बी वापस नाही गेलं पाहिजेत ना कारण की आपण जर आता नाही त्यांना सर्व्हिस दिली ते पुढ चालून आप पल्याकडे येेतील का?
हो ते आहेच.
बर आता जर समजा ते आपल्याला दहा रुपये दे चालले. उद्या पुढच्या चकात हजार रुपये देऊन जाऊ शकता आपल्याला. आज दोघ जण आले तेव दहा जण बी येऊ शकते ना त्याच्यासोबत.
हो.
हे हॉटेलचा रूर राहातो असा की हॉटेल मध तु. कस्टमबर खाली गेलंच नाही पाहिजे नाही म्हणलंच नाही पाहिजे मालक लोकाय ना कि आयटम आमच्याकडे नाही भेटत. आता मी स्वतःहन लोकांला सांगतो माझ्याकडे चायनीज आयटम ठेवत नई चायनीज आयटम बी खाऊ नये की त्याच्यामध्ये. मिलावट जास्त राहते. क आपले टेस्टी पावडर याच प्रमाणामध्ये वापर जातं आणि लोकांचे.
हा.
आप चांग वाटत नाही नुकसान द्यायला लोक काय पैसे जात्यात पण मग त्याच नुकसान. त्याला आपल्याला.
हो.
आपण जे इथ नॅचरल जेवण ठेवतो बा. त्या हिशोबाने लोक बी आपल्याला फोकस करत आपल्यात.
हा न
हा. नाही तर बरेचचे असशे कष्टम बरे का म. ते बरेचसे असे कस्टबर का आम्हाला चायनीज आयटम लागत त्या यनीज आयटम लागत आम्ही डायरेक्ट नाही सांगतो त्यांन चायनीज आयटम आपण ठेवतोच. हा तुम्ही आहे. हिंदुस्तान मधले कोणते आयटम सांगा आपल्या मराठवाड्यातले सांगा. विदर्भातले सांगा खानदेश मधले सांगा कोणत्या साईडचे सांगा. आपण ते आईटम बनून देऊ शकतो.
हम्म हम्म.
चायनीस आयट चायनीस आयटम बनवाला चीनला जातीये का? किथं शिकायला दवं लागेल मला डबल.
जायच.
नाही नाही.
चायनीज जाऊन शिकून यायचं. त हॉटेल मॅनेजमेंट किती महिन्याचा कोर्स असतोय?
ये ज्या वेळेस मी समजा. ऍडमिशन घेतलं तर त्यावेळेस मला तीन महिन्याचा कोर्स होता आणि त्याच्यानंतर मी तीन वर्षांसाठी मी जायलो होतो मी ह्याला मुंबई.
हा.
ल ताजला तीन वर्ष पूर्ण एक बी सुट्टी न पडता मी ति पूर्ण समजा शिकून बी येले आणि पेमेंट बी करून येेले कटून त्या हॉटेलपासून माझे समजा पूर्ण शिकण बनवाचंय बवायचंय काय बनयचं म्हणजे मला तिड पेमेंटी भेटायंय मला कामी बी शिक कम लागा
हा ना.
हम्म. त्या कारणामुळं आण प्लसमध्ये म्हणजे मी पहिल्यापासून लायसन वर जास्त फोकस केला होता म्हणजे मला लायसन घेणं म्हणजे घेणंच होतं म लायसन पहिले बनवलं त्याच्यानंतर हॉटेल घेतली.
हम्म तीन महिन्यात आपण शिकून निघतो का क्लासमधन.
नाही नाही तीन महिन्यात काय आहे फक्त आपल्याला समजा बेटर्के मध्ये शिकवत ते तीन महिने की तीन महिन्यामध्ये आपण टेबल कसा लावायचा खुर्च्या कशा लावायच्या ग्लास कसा द्यायचा प्लेट्स कसा लावायचा आणि कांदा लिंबू सॅलड कसा द्यायचा स्लाड म्हणजे त्यात काकडी टोमॅटो गाजर. बीट मुळा सगळं येतं त्याच्यामध्ये. ते कसं कापायचं तकशाप्रकारे कापायचं आणि त्याची थाळी कशाप्रकारे बनवायची. आता ते ब्लोकायला कसं जिथ जेवढं डेकोरेशन झालं तेवढ लोक फोकस वर येत्यात. बाबा आम्हाला किती भारी भारी ऐटम येवरे खायला.
हम्म हम्म.
ज जेवढे जेवढ टेस्ट राहत नाही तेवढे ते स्लॅट मध्ये टेस्ट राहते काहून की ते बनवेल तरच राहत ना फुलाच्या प्रकारे बनवल राहत कोणी समजा चांदणीच्या प्रकारे बनवतो म्हणजे अलग अलग तरा ना ते ते डिश बनवल्या जात्या.
हम् हम्.
आता मला जर सॅलेड कापायचं म्हणलं तर मी जवळपास माझ्या हिशोबान तर म्हटलं तुम्ही तीस प्रकारे मी डिश बनवू शकतो.
ह
मी मी अख्ख्या तामटापासून डायरेक्ट गुलाबच फुल तयार करत कोणी म्हणणार असली का नकली हा त्याच्यानंतर काकडी पासून डायरेक्ट. आपली जी काकडी राहते ना गावरण काकडी हिरवे कलरची.
हां.
त्या त्या काकडी पाासून मी डायरेक्ट कमळाच फुल तयार करतो.
भारी मग मस्त कला आहे तुमच्याकडे.
हौ आणि बीट पासून तर पूर्ण चंद्रकोर तयार करतो मी.
हम्म हम्म.
म्हणजे त्या स्लॅट मध्ये एवढं फोकस करते लोक की ते स्लॅट वरच फिदा होऊन जाते की अर बा इतती भारी भारी आहे. येऊ राहिले म्हटला वर तर अजून जेवण माहागचे.
हो हो.
ऑर्डर त्याच्यामध्येच खुश होऊन जातात हा मग जेवणाचं काय आहे, जेवण थोडंफार समजा कमी अधिक जादा चव थोडीफार कमी अधिक जादा खराब बी झाली तर ते ऍडजस्ट करून घेते.
काय लं.
ना असं जरा आपण पहिल्यापासूनच त्याला, काहीच व्यवस्थित नाही गेलं ना आता ते पूर्ण जालना वर फोकस येऊन जातं ना. कि चला बा आम्हाला पहिल्यापासून काही चांगलं व्यवस्थित दिलं नाही. जेवण बी आम्हाला असंच दिलं. काही चांगलं नाही दिलं.
हम्म हम्म.
आता माझ्या हॉटेलमध्ये जेथ पूर्ण काचचे ग्लास आहे, पाणी पिण्यासाठी मी स्टीलचे ग्लास. ते होत नाही. ते काचचे जे ग्लास असे ते, आतून बी बाहेरून बी त्यांना पूर्ण. पेपर नॅपकिन चवरा एक, थेंबी दिस लाबले पाहिजे ते ग्लास. त्यावेेळेस, ते क्लास टेबल वर गेले! ते समोरच्या लोकांन पाणी पिलं, कि ते ग्लास पहिले धुवायला गेले पाहिजे. नाही तर काही आपले बेटर लोक काय करते तेच ग्लस डबल पालत मारून ठेवते आपल्या आपल्या टेबल वर आपला जीत समजा, ग्लासचा टेबल राहतो. त्याच टेबलवर आपण तो, ग्लास वापस ठेवून देतो पण मग ते चांगलं नसतं ना.
हो.
लोकांच्या हात लागेल राहत. कोणाची समजा काही कोणाच काही, आता कोणाचे दुखणे आप आपल्याला मैथी राहते कां.
नाही.
त्या त्याच ग्लासनं पाणी प्यायचं डबल तोच ग्लास उचलाचा, तर डबल दुसऱ्या कस्टमरला द्यायचं चांगलं नाही ते. अशा बारीक बारीक गोष्टीवर असं, चांगल्या प्रकारे ध्यान ठेवां लागत की या. ग्लासला पेपर न पुशेले का, या ग्लासला निरमा पाण्यान धुले का. एक ग्लास किती वेळाचा आहे, काय आहे असं सर्व गोष्टीवर ध्यान ठेवाव लागेल.
हम्म.
प्लेटमध्ये काही डाग दिसत का, आता माझ्या माझ्याकडे जे चिनी माती. तिचे प्लेट आहे. हौ का,
हा ठेवूका.
हौव.